आंता आवांज आंला अपडेट केल्यांवरं
येतो कायं आवांज हां तेचं मंग गांशी येतं नव्हतं रे
अरेदा अपडेट करां नं होतांय अपडेट आं अपडेट कां म्हंणजे अपडेट आल्यां करतं जां
अं कामांमुळे त्यां लंक्ष नसते त्यां कामं असे सकाळीं गेले की संध्याळी मोबाईल मिळते नां त्यांला
हां ते कांम कसं त्यांला सोन्याचं कामंही नां त्यांचं सोन्या त्यांच्यात त्यामुळें जरां फोन हातांत नसते
सोनळं लंक्ष द्याय लागते नां ते चौघुल्यांच्या
चौगुले बोलं बाकी कायं निवांत
बाकीनी निवांत जातेस कां नाहीं जीम लां
नाहीं तालंमीत जाईचं नाहीं
कां
आरे कामांमुळे वीेत नाहीं रे त्यामुळं
कां कुठलं कामं करतेसं
मी आपल्या डॉमिनोज पिझ्झा डिलेिव्हरीला आणि त्यां पावसांत जरां हालं पणं होते
हां हां हां टायमिंग कायं
आंता तरं संध्या आंता निवांत कराले सकाळीं अकरा ते सहा आंता लोड घेना आंता लोड घेना झाले आंता उद्यां स आंता पुढच्यां समोर लोड घ्यायला कां मंग
हां कां एवढं मं जास्तं कायं करालीस म्हणायचं
जे हे आहे वरं टोकांवर जायचं अरे कायं नीवांतायसं कायं लाईव मध्यें कायं लाईव्ह मध्यें कायं चालूं आहे सांग
निवांत जांता संध्या
संध्या निवांत आहेस रे लाईव्ह मध्यें कांहींतरी ते ली आली तरं सांग
तकलीफ तकलीफ येतं नाहीं मलां कायं कवांहा
मी तिला विचारांयला येणारं नाहीं आहे पणं सांग
खरं कसं आहे निसतरं ताकद स्वंतःला तवती आमे त्यांमुळे कायं येतं नाहीं
वरतं ते बघं असं समजं तो एक पोरंगी आहेस आणि मी एक पोरंगा आहे म्हणजे मी तीच्या्याबरोबर बोलते तसं बोलतो त्यांच्या शी
ते तुलां जास्तं बोलतां येणारं नाहीं रे
त्यांच्यात होणांरला येणारं चं नाहीं खरोखरं
ते होयं आणि असं बोलतं चं नसतं तं रे झाले कां आम्हीं बोलूंन बोलूंन आम्हीं आंता लग्नं केली
अरे बोलं बोलूंन लग्नं केलां महिती आहे की आम्हीं पणं लग्नां आलो करणारं चं लग्नं हां पणं करणारं नाहीं अभिगतं नाहीं रे
गेम सारे हां
वेळं आंली माणसं बदलली
हो आंता माणसं बदलली तो कोंकण बदललं मसांला
कोंकण बंदल नां मसांला बंदलला मुंबई बंदल आंता परंत मुंबई बदलणारं आंता मुंबई चालां आहे खरंच म्हणजे प्रयंत्न चालांय नवीन मुंबईचाँ नवी मुंबई नवीन आ नवीन माणूस आय.
म्हणजे तिझच मैत्र आय का काय?
तिचीच मैत्रीण आय वा, बेस्ट फ्रेंड.
चांगला आयका मग? खरं काय
अरे गेलो पण, अरे ती बदली म्हनजे तीला फॅमिली मॅटर म्हणजे फॅमिली झाल.
असतय सोड, मग आपण आपण जरा ऍडजस्ट करायच फॅमिलीला सांगून यायचं आपण.
अरे घरात गेलतो रे, घरात गेलतो त्यांच्या.
तेच की, आपण सांगायच बाबा आम्ही शेवट पर्यंत करणाराय.
म सांग अरे भावा तिज्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या मला त्यांनी सां तिने स्वतःहून सांगितल्यालं सोड. तरी पण मी, तरी पण मी काय बोललो नाही हा चाल
असूद्या असूद्या मग आपल्याला करायचं हुतं रे ते, त्यामुळे तू काय बोलला नसणार आयस.
म्हटलं बरं ए नाही ग थांब. नगो नगो तुझ नको तू बोलतोयस. थांब घरात आलूय रे, घरात आलूय रे, फोन घ्यायला.
मला वाटलेलंच घरात गेला आसनार फोन घ्याला.
हम्म, काय झालं कुठं मुतला? नाय न्हव बोल आर ते कूत्र आमचं.
हम्म.
बर आलो थांब कुठं आयस?
मी हाय हाय गल्लीत य.
यालूय यालूय, आणि सोमवारचं काय प्लॅनिंग हाय का नाय?
सोमवारच प्लॅनिंग आता करूया म्हणालूय. थांबा हा एक मिनिटं जरा ते संस्कारला हे दाखवतो व्हिडीओ दाखवतो. छायाचित्र, छायाचित्र दाखव थांब एक त्याला दाखवतो म्हणजे ते आता का जाणार आय खाली. त्याला दाखवतो आमाऊंट बघ. रक्कम बघ.
बोल.
थांब. कुठ हाईस? थांब हा एक मिनट जरा. दाखवत बसलेला नाय रे मी, एक पहर थांबशील का? विड्रॉल माराला हे दिना झाल्याती हे पडले लिमिट पडलिया आजच लिमिट सप लय, किती काढलासा आज? रात्री काढल्याते. रात्री म
हे बारा गुणुले साडेतीनशे एक्स पडल्याला. आणि सगळ्यात गेमिंगला हाईस्ट मि होतो काल अकरा हजार पाचशे, मगाशी क नी काल नशीब क नाय ह्य ए थांब हं कॉल चालू असू दे पाणी पिऊन दाखवतो. तो भावा नशीब फळपळल असत मगाशी. ती गेम हाय ये थांब चालू असू दे
अरे नाही, नाही रे, आमासनी बी कायतरी सांग की. रिटायरमेंट गेतलय.
न अडीचशेला, अडीश एक स्पिन आहे, अडीचशपिन मारलेला. चक्कर येतय, चक्कर काय, हां. सिल्वर, गुलाबी, निळं आणि पिवळ तीन तीन असत्यात. सिल्ववरर पिन लागला मला. आणि का नाही गांडूपणा काय केला नाही का पिवळा आलता हेे पिवळा आणि पिवळ्या साईड ला बान लागला पिवळा्या सर काय झालं
हा काय डबल लागला असता अमाऊंट मिळाली असती.
बोबबोब.
तसंच होतय रे त्यामुळे जरा व्यवस्थित बघून करायचं.
अरे त्याला ते गेमच दाखवलंतो जरा
कळालं मला सोड आणि काय निवांत कसं झालं काम वगैरे
काम वगैरे हा मस्त चालला तर आता पावसाळळा आहे ना पावसाळ कामं नसत्यात. कामाला जायचं की साडे दहा अकरा
अम् पावसाळ्यात पावसाळ्यात पावसावळ्यात काय चार महिने निवांतच कि आ
चार महिन नसतंय तीन महिने निवात.
गणपतीत लोड
गण गणपती धुळळाच की सकाळी सकाळी जायच संध्याकाळी यायचं. नाईड मार
म काय हे मिळतय का नाही म्हणजे,
नाही ते ते आमच आमच्या मार्गावर थांब थां लागत नाही रात्री ते समोरच गोट्याून म्हणून आहे त्यासाठी थांबा लागतय.
म ओवर्हर टाईमच काय देतंय की नाही?
नाही नाही, जेवण बिवण देते बाहेर फिरायला नेतय मालक ते समोरच.
हा मग या वेळी कुठं जाणार आहे का नाही मग कुठं जाणार यावेळी?
घ्याच्या ह्या महिन्यात चालले प्लनि फर्माचचायचं
जा जा.
सगळा खर्च तेच करते सोड.
मग काय तू जाणारच रे सगळा म्हणजे,
नाही ना ते जर केलं तर करतय ना मनात असलं तर नाहीतर मग काय आपला आपला करां लागतय
मग जाऊ नको.
बघुऊया कि आता जायच म्हणालोय नाही छत्री नाही.
आा बोल
तेच रे आता पावसाळाय काम जरा सुस शांत असत इन्कम मिळत नाही तेवढा पाहिजे म्हणाल तसा पैसे बघुया आता पावसाळा गणपती आल्या की आम्हाला पैसा पैसा असतोय.
होय रे पण तुला मालक वाढवतोय कय नाही पेमेंट? त तु तुझ तुझच बालक असं काय जगा वेगळा आहे कमी करतय.
अरे जगात असं कुठलं मालक नाही असं मालक मिळालय मला.
अरे मालक चांगलाय रे पण असं नाही रे कमी कर णं माहती आहे की
आरे पैसाच्या बाबतीत तस हाय रे ते
हम बर बर
आता बी मला सांगितलय दहा वाजता यायच नाही पैसे कटिंग करणार
अरे बाप रे आता
असं सांगितलाय आणि आता मी जायच मी जातोय अकराला ह्यो येतोय साडे अकराला त्याला काय कळतच नाय
पण एक वेळी त्यो नऊला येऊन बसायला आणि तू येणार म अकरा
मी गेलो आकाराला ह्यो आलता लवकर वाटत काय म्हटलं नाही सोड
अरे अरे तू वेळेवर जाईत जा रे त्याला पण जरा वेळ जायचं आणि लवकर ये की जाऊन संध्याकाळी
आरे लव आमचं कसं काम हाय माहिती काय सकाळी काय नाही संध्याकाळी वेळपर्यंत थांबायचं कस्टमर आल की करायचं
तू तू जेव्हा जॉइन म्हणजे पहिला पहिला गेलास तेव्हा टायमिंग काय होती रे कामाची
दहा माझ पहिल्याच टायमिंग दहा ते साडेसात
म मालकाला सांग रे तसं दहा ते साडेसात होते माझे टायमिंग असा आठ काय केला आठ साडेआठ
तसं नसतंय रे आता होतंय ते जुनं व्हयलं असं कनय वाळकीच झालं कनय ते होतयच तेवढं
आणि तु मालकाला बोलणार होतास काय झाल ते
काय बोलू
तेच का तू पार्टनरशिपच काय तर बोलणार हुतास
नाही नाही ते नाही ते त्याच धाडस काय होत नाही ते करत नाही
का विचारून तर बघ
मला खालचं दुकान पाहिजे हुतं खालचं दुकान पाहिजेल हुतं खर ते नाही काय केला नाही त्यानं
अरे पण एकदा विचारला असतास कनय भावा तुझं त्येच्याज अरे चालू करणार काय नवीन
काय नवीन हाय हेच चांगलं चाललंय बाबा वरच पैसे मिळत्यात काय गरज नाही
आणि तुझं स्वतच होणार ते नवीन केल्यावर
स्वतःच हुतय सतरा दुकान आहे ऐंशी दुकान असेतील तिथं आता
तिथंच कर असं काय नाही हाय रे दुसरीकड दुसरीकडं गाळा
दुसऱ्याकडं तसं जिथं सोन्यची कोंबडी असत्या कनय त्या कोंबडीच्या साईडलाच थांबायाचं असतय उगाच गावठी कोंडीच्या माग पळायच नसतय
बरं बर मग आ आदेशच्या चौघजन आहेत कनय त्यांच्या घरा साईटला लावया आपण सोन्याची कोंबडी
ती सोन्याची कोंबडी नाही ती वेगळीच आहे
हम. हम आणि जेवलास का नाहीस
होय आता जेवूनच आलोय चालतय ठेऊ का जरा चालोय जरा घराकडं
अरे अजून निघायचं आहेत रे बघ यवस्तीत अरे आजुन चार मिनिट आहे एक मिनिट आहे अरे काय नाही कर कर नंतर कर निवांत कर फोन केलालास काय